हॅलो गुड मॉर्निंग मॅम.
गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय चाललं मॅडम आज?
काही नाही सगळं व्यवस्थित. मला तुम्हाला आहे ना, शेअर मार्केट बद्दल माहिती विचारायची होती.
ओके. ओके.
तर अकाउंट वगैरे कसं ओपन करतात? काय?
हम् तुम्ही म्हणजे सगळं बघितलेलं म्हणजे काही नॉलेज आहे का तुम्हाला?
ल थोडंफार फक्त म्हणजे मला कि अ एवढं माहितीय की आपण त्याच्यात अ इन्व्हेस्टमेंट करून रोजचे पण पैशे काढूस म्हणजे हे करू शकतो इन्व्हेस्ट करू शकतो. एस आय पी वगैरे त्याच्याबद्दल थोडी द्या पण मग
बद्दल माहिती पाहिजे होती.
ओके. ओके. तर आधी ना. तुम्ही काय करायचं माहिती काय युट्यूबचे आहे ना व्हिडिओ बघायचे. शेअर मार्केट म्हणजे काय असतं? एस आय पी वगैरे हे अजून मी पण नाही केलेलं पण मी ना एक. रोजच आपलं जे रोजच असतं ना त्याच्यामध्ये करते नॉर्मल इक्विटी मध्ये व एक दिवसाचं असतो त्याच्यामध्ये करते, त्याआधी ना येऊन. ट्यूबला एखाला फॉलो करायचं आपण. हा एकाला फॉलो केल्यानंतर आधी अ त्याची पूण इन्फॉर्मेशन घ्यायची की, शेअरामार्केट काय असत. त्याच्यात कुठल्या कुठल्या इनव्हाल खरं म्हणजे बँका इन्व्हॉल्व्ह हे, खरं तुम्ही बँकये. बँक घेतलं तर त्याला बँका असतात, सपोर्टला कंपन्या असतात. तर कुठल्या शेअर्स कुठल्या बॅकअप वर खालीवर करतो, हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. हा तर ते माहिती असल्या पूर्ण बॅक तर तुम्ही पुढे चालणार मग. आता समजा एक बँक निफटी बघू आपण आज. बँक निफ्टी जर म्हटली, बँक निफ्टीला मग तुमच एस बी आय झाली पी एन बी झाली. आय सी आय सी आय झाली, एच डी एफ सी झाली या सगळ्या बँकांकडे तुम्हाला लक्ष त्या सगळ्या बँकांचा मिळून मग बँक निफ्टी कार्य करते. आणि मी काय करतो माहिती का? मोस्टली इंट्राडे करतो इंट्राडे म्हणजे एक पाच, सात मिनटापूर्वी वगैरे असं करतो. शॉर्टमध्ये ज्या वेळेस तुम्ही प्रॉपरली कराल ना त्यावेेळेस मी तुम्हाला जास्त व्यवस्थित सांगेल त्याच्यासाठी आधी काय करायचं माहिती का एंजल वन? आय सीआय सीआय बँक, आय सीआय सीआय म्हणूने एनजीओ लोन म्हणूने. अपस्टॉक्स म्हणून हे काय हे? एक ऍप ची साईड आहे आपल्याला शेअर मार्केट चालू आधी कसं होतं माहितीये का? मॅन्युली होतं लोक बघा फॉर्म भरून मग ते शेअर लावले जाय चे तसच आता ते काम आपल्याला मोबाईल वर सो करून देण्यासाठी ॲप तयार केलेली मग त्या ऍप थ्रू आपण शेअर घेऊ शकतो. आणि विकू शकतो ऑनलाईन घरी बस आपण त्या पद्धतीने आता, आपल्याला सोपं झालंय पहिल्यापेक्षा उलट. आपण इंट्र डे म्हणजे एका दिवसासाठी, पाच मिनिटासाठी असं करू शक तो आधी ऍप इनस्टॉल करायचा ऐकून घ्या पूर्ण कागद प्र मग तुम्ही तुमच्या क विचारा ॲप इन्स्टॉल करायचा मग त्या पमध्ये तुमच पॅन कार्ड, आधार कार्ड, बँकेच पासबुक याचे सगळे डिटेल्स मागणार. तुमच फेसच वगैरे लॉकिन घेणार केवायसी करणार तुमची हे सगळं झालं का मग, अकाउंट ओपन होतं आणि ते ऍक्टिव्ह व्हायला एक दोन एक दिवस लागतात.
हा.
हा मग आता डाउट काय ते विचारा तुम्ही आता?
हा मी ना ते हे केलंय एंजल वन म्हणून ॲप डाऊनलोड केलय.
हा.
हा पण मग, आता मला त्याच्यात अ हे समजत नाही की आपण अ ट्रेड कसे म्हणजे आपण शेअर कसे घेऊ शकतो?
हो हो हो हो, मग ते पेर तेच मग त्याच्यासाठी थोडासा मार्केटचा स्टडी पण पाहिजे आणि ज्या कंपनीच शेअर तुम्हाला घ्यायचंय त्याच प्रॉपरली गुगल वर जाऊन पूर्ण अभ्यास करायचा त्याची आज प्राइस किती आहे? आधी किती होती तो किती अप अँड डाऊन झालेला आहे, त्याची थोडी टेन इयर्सची हिस्ट्री बघायची. हे इक्विटीसाठी हा. हे मी जे तुम्हाला सांगते लाँग टर्मसाठी आता तुमच्याकडे दहा महा पन्नास हजार रुपये तुम्हांला. ते लागत नाही बुवा, म्हणून तुम्ही ते दहा वर्ष अडकवून ठेवायचं ठरवतात तर हे इक्विटीत करता येतं आपल्याला. इक्विटी म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये आपल्याला आपले पैसे बुडण्याची भीती नसते, मार्केट खाली जाव किंवा वरती जाव आप आज जरी मार्केट डाऊन झालं, तरी पाच सहा वर्षाने ते वरती जाणारच. हे एक धरून चालायचं असतं. असं असतं इक्विटीमध्ये म्हणजे आपण आपला पैसा सेफ ठेवता येईल बुवा. आता कोणी कोणी ला घाबरतं. की नाही नाही. एका मिनिटात आपण परत जातो तवा पैसे चालले जातात बुवा असं एक हेच असतं. नको बुवा म्हणजे बरेच जणांना माहिती नसते म्हणून इक्विटीमध्ये टाकतात. एक आपण सेविंग समजू त्यांना. हम्म आता ते कसे टाक टाकायचे तर काय करायच आता, समजा तुम्ही रिलायन्सचा शेअर घेताय, मग रिलायन्सची पूर्ण माहिती बघायची दहा वर्षाची. कसं काय होतं, आधी रेट किती होते, किती वाढले, त्याचा डीव्हीडंट किती मिळतो हे सगळं पूर्ण स्टडी करायचं.
आणि मग मग तो इक्विटीमध्ये आपण त्यात अड त्याचा बॅकअप चेक करायचं, त्याला सपोर्टिंगला कोण कोण आहे. जे अशा बऱ्याच आपल्या आहे कंपन्या त्या आपण त्यांची शेअर्स घेऊ शकतो. रिलायन्स झालं किंवा आयटीसी झालं, आयआय टिसी झालं, एल आय सी झाले म्हणजे जे असे वर आलेले शेअर्स आहे ना ते घ्यायची, म्हणजे आपल्याला माहिती फ्युचरमध्ये हे शेअर वाढणारच
हा
हो हम्म
आणि. अं मॅडम हे इक्विटीमध्ये आपण जर समजा आता अ मी दहा हजार अं इक्विटीमध्ये गुंत-गुंतवले की दोन वर्ष अस साठी गुंतवले, तर मला मध्येच काही अडचण आली तर ते मी मध्ये काढू शकते का?
हो काढू शकतो आपण. आपण आपली अमाऊंट टाकलेली त्या अमाऊंटवर पण पैसे हे करू शकतो, काढू पण शकतो. म्हणजे तिच्यामध्ये पण एक त्यांनी प्रोसेस दिली असते, तुम्ही इक्विटीत पैसे टाकले तिच्यात ना आपण. एक लोन म्हणून ते पैसे घेऊ शकतो तिच्यातन किंवा आपल्याले ती अमाऊंट इमिजेट पाहिजे तर तुम्ही मध्ये पण लगेच फिट करून ते पैसे तुम्हाला भेटू शकत, असं काही नाही.
ओके.
असं काही नाही बर का, की आपण हे पैसे काढूच शकत नाही. तुम्ही ज्या दिवशी तिला एक्झिट माराल त्या दिवशी ते पैसे, दुसऱ्या दिवशी तुमच्या अकाउंटला येणार.
म्हणजे मग त्या इक्विटीमध्ये आम्हाला मग जेवढे पर्सेंटेज आपल्याला वरती भेटतील. तेवढे पैसे आपण, आपल्याला भेटतील मग.
हो हो, पण मग आपलं जर आपण जर मधूनच क्विट करतो. ते पैसे पुढचेे भेटणारे पैसे ते भेटणार नाही आप
हा जेवढे जमा हम्म म्हणजे दहा हजार नाही आता दहा हजारची इक्विटी काढलीय. मी दोन वर्षात पर्यंत तिचे अ म्हणजे अ मग दोन वर्षाला तिला जे व्याज लागणार आहे, ते व्याजसहित आपल्याला ती भेटते का?
हो हो हो हो. तेवढ्या पिरियडमध्ये जेवढे वाढले व्याज नाही म्हणत आपण त्याला. शेअर मार्केटमध्ये त्याचं वेगळं मिनी हे असतं, पूर्ण एकदा स्टडी कराल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. जस तुमचा शेअरचा रेट वाढेल, त्याप्रमाणे तुमचे जे पैसे असतील ते जे जमा झालेले असतील. ते मिळणार ना तुम्हाला, असं काय नाही तुम्ही कधीही काढू शकताय ते पैसे फ आज काढले तर एक दोन दिवसात तुमच्या अकाउंटला जमा होतात.
हा ओके.
असं असतं ते. पण याच्यासाठी ना तुम्ही बेस पासून पूर्ण माहिती करून घ्या त्यावेळेस असंच सगळं आहे करायचं म्हणजे एक युट्युब ला जायचं. एक घनश्याम ट्रेडर झालं किंवा असे वेगवेगळे खूप सारे ट्रेडर्स आहे त्यांना फॉलो करायचं. म्हणजे ते आपल्याला प्रिडिक्शन सांगतात. इव्हन अं कुठे काय चालू आहे इकॉनॉमिकमध्ये सगळ्यात ची पण माहिती सांगतात ते आपल्याला म्हणजे ऑल ओव्हर जगामध्ये वर्ल्डमध्ये, कुठे काय चालू आहे त्याचा कसा इम्पॅक्ट होतोय. हे समजावून सांगतात आधी ना, त मी तर म्हणेल तुम्हाला. फक्त एक ट्रायल करायचं की मी, एवढ्याच रुपयाचा शेअर घेतला मॅन्युअली कागदावर. आणि तो आज जर मी हा घेतला, तो कितीपर्यंत गेला असं थोडंसं कागदीवर. ण करून बघायच, जे म्हणजे आपण नोट म्हणतो ना आपली. आता हा रेट होता, आता आधी पर्यंत गेला, हे एक म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की हे बघा. की आजच्या दिवसात एका दिवसात तू एवढा गेला, एवढा आला असं.
होय.
ह थोड्या दिवस ना आपण म्हणतो ना मॅन्युअली ट्रेडिंग, मॅन्युअली ट्रेडिंग करायची य मी हा हे एवढा घेतला होता, हा जाईपर्यंत किती वाढला किंवा किती उतरला? मला काय केलं पाहिजे? तेच्यात अडकवले पाहिजे आता वर जाणारा असला तर आपण सी म्हणतो खाली म्हटलंवर. पीइ म्हणतो आपल्याला बाय पण करता येतो आणि सेल पण करता येतो आपला शेअर.
विवले
हा असं असत ते, तेच्यासाठी आधी. पूर्ण तुम्ही माहिती घ्या, आणि मग करायला सुरुवात करा. एंजेल वन झालं, अफस्टॉक झालं चांगले चांगले आहे, त्यांचे काही चार्जेस ठरलेले असतात ट्रान्झॅक्शन प्रमाणे.
मग जसं आपण ट्रान्झॅक्शन करू तसे ते चार्जेसही हे करतात पण मग सर्विस छान आहे त्यांची. दोघांचे पण, सर्विस चांगली होती आमची. हम्म, पण याच्यासाठी तुम्ही आधी पूर्ण बॅकअप माहिती करून घ्या.
तुम्हाला एकदा नॉर्मली शेअर मार्केटच कळलं का, मग आम्ही तुम्हाला इंट्राडेच पण सांगु. की वन डेला आम्ही कसं करतो. म्हणजे नऊ ते सव्वा नऊ ते तीनच्या टायमामध्ये. कसा ट्रेड घेतो छोटे छोटे ट्रेड घेतो, पण मग कसे घेतो बुवा ते पण सांगेल मग मी तुम्हाला.
हम्म. एक टाइम समोर पूर्ण ऍपची माहिती सांगेल तुम्हाला की कसं असतं. शन ट्रेडिंग काय असतं, ते कधी आठवड्याच एक्सपायरी असतं, कधी महिन्याचं अस तर हो खूप सारे प्रकार आहे म्हणजे तुम्ही बघाल तेवढे कमी आहे. जेवढं शिकता येईल ना तेवढं शिकायचं. जेवढं शिकाल तेवढं तुम्हाला अजून पुढे माहिती होणार.
हम्म. मला तेच विचारायचं होतं, की आपण डेली करू शकतो आणि
हो डेली करू शकतात. आता याला पूर्ण प्रिडिक्शन असलो जो चोवीस तास पूर्ण त्या स्टडी मध्ये तो प्रिडिक्शन करून करेला आपल्याकडे ड्युटी करून आपल्याला एवढा टाईम नसतो. म आपण पाच एक मिनटं बघितलं आहे बोआ ट्रेडीच्या मध्ये एक कॅन्डल वर तुम्ही ते बेसला घेतला आणि वरती सोडून दिला त्यांनी जर पन्नास पॉईंट जरी भेटले तरी ए क दोनशे-तीनशे रुपये असं तू मोकळे झाली हो आपल्याला. एक अ.. व म्हणजे वीसचा एक असं लॉट.